बम
हा ते अननचा ज्यूस करला ना अननस असं ते वरचं सगळं कवर्च काढून कापून घेतलं आणि हा चाल ते आणि नुसतं खायला ना तर असं चरका बसाय लागलं जिबेला त्या हा पीस खाल् की ख वाट ना मग त्याचा ज्यूस केला त्याला काय केलं आपलं बर्फाच आपण ते चौकोनी क्यूब ठेवत नाही का
हा
ह मग त्या अनस्त काप करून घेतलं त्यात एक चार पाच चौकनी क्यूब आणि गरम करून थंड केलेलं दूध हे घालून आणि साखर घली आणि मिक्सरला फिरवलं भरपूर वेळ फिरलं आणि नंतर ते गाण्यान त्याचा चोता राहतोय ना गाळून घेतलं ह गाळून घ आणि मग नंतर फ्रीज लावलं काल केलत ते आज पेलेत सगळेजण मग
ते काय होत नाही का
काय होत नाही मला काय आवडणार फक्त मग कसं झालं एक एक ग्लास वर ठेवला होता बाळाला पेयसाठी आणि ते थोड्या व मी पिऊन बघित ला त्याची चव पूर्ण बदलली होती वर ठेवल्यामुळे
होय ते वरचं वर राहते खालचं खाली राहते हा परत ना ते
मग मला काही बी वाटलं ना सगळ्यांनी आज आज पेलीत की सगळ्यांनी
काल खेळतो
हा काल रात्री गेल तर मग आता आंबे पण आहेत आंब्याचं पण कर म्हणून सांगितलंय
हा
तर आता डोसा करायचाय अजून की जरा जोसाची चटणी करायचीय
आम् पण केली काल जवसाची कोरट्याची केली आम्ही त्याला काय कोरटं भाजून घेतलं लसूण परत ना भगवती हे हम्
आपली लाल चटणी
लाल चटणी नाही हिर मि लाल पिकली मिरची परत ना जरा मिठाच खड ते मिक्सरला बारीक केल्लं आणि मिक्सर ला बारीक करून जरावरण त्याला अ आपलं घरगुती टण्या असते गेापून घासला हातावर
हा हा टिकत नाही भरपूर दिवस ते नाही मी अजून कधी बनवली नाही बनवणार आहे म ते भाजून घ्यायचं आणि त्याला काय लाल च लाल आपली मसाल्याची चटणी आणि मीठ घालून कराय सांगितले मला मग लसून घाठलेल ते टिकताईल दिवस
होय लसूण घालतत की लसूण खाताना ल बाहेयला लागतो त्यात
हा हम
आपण ब रक्ष कचा आपण भडंगात कस भडंग ह हल सुला
हा हम् हम ते कधी बनवलं नाही त्यामुळे माहिित नाही नाही तेच मग ते करायाचे पण तसच करतात वाटत
हा कार यायची ते एक एक जण कार आप तिला पण वापरतात आमटीला आपण जिर वगरे कसं वापरतो
हा हा ते फोडणी द्यायची बाय तेलाच हम्म हम्म चांगलं होते हा हां हां
तर युट्यूबला ते स्ो आनंदी सरदेसा आहेत ना त्यांचड
हम हम
अससाा आहेथ
कुठलं पण पदार्थ जरी बनवलं तरी असं जास्त मसाल्याच शरीराला हानिकारक साधच आपलं कांदा टोमॅटो चटणी हे वापरून केलेलं छान होते
छान होते परत स्वयंपाक बनवत असतानाही नाही स्वामी समर्थां मंत्र लावायचा को ते आपण जे हा जे चौत आपण एखादं काम क आलोय आता समजा चाललेय चालता जर त आहीचं नाव घेत तर आप इथे तीर्थयात्रा होत्या
म्हणजे कोणती पण गोष्ट जरी करायचील तरी मनात
मला प्र नकारयचे परत स्वयंपाक बनवताना नाव घेतलं तर ते प्रसाद बनते
हा हा
असं भर पुराण गव आहेत मला पण
अक्कलकोटला ना स्वामी समर्थ
हा अकुलकोटला
हम्म हम् तिकड काय रेल्वे न जायला लागते आपल्या महाराष्ट्रात येते का ते कर्नाटकात येते अक्कल माराष्ट्रात येत अकको स्वामी समृद्ध
अच्छा आमच्या इकड पण आता तेथ शेजार्या आहेत सगळे भरपूर जण आहेत ते दर पौर्णिमेलातात चालू हे दर पूर्णमेला अकलकोटला जातात
हो
हा
ह ह हा पौर्णिमेला तिथं गर्दी असते माहितीये देवाच्या तिथं
हा संध्याकाळी सात पर्यंत शंभर टक्के पाऊस होते मयलदधृयभत
अजवे
काळ कुट्टू उठले अंदर
हो इकडं पण उठलंय की मग उठलंय खरं ऊन पण हाय
ऊन पुढं ऊन पडले मागून सगळं आबापा कुठून पुढं पवाला
नाही वारं तन सुटल्यावर पडते ते आबळ थांबत नाही एका ठिकाणी
हम्म काय होते काय म
आणि भाऊ कुठे गेला आ दब होय आल हम्म हम् आता कधी गेलंत
चारला
किती वाजता येत मग
साडेपाच साल पर्यंत परत ना कालच क घरा बती मुठठी दहा म आपल्या आता आता तरती ना तेवढी मोठी ध्मी धरून निघली ध धरली नाय आलती इथ आमच्या वैरणीत गेलती
आमच्या आमच्या इथं पण आहे कसं झालंय आता उन्हाळ्या म त्यांना गारवा नाही ना कुठे बसायला त्यामुळे जमितन बाहेर यायला लागले कारण किती उष्णता आहे सोसून झालेय
सण सण ह माणसाला सण होईना ते तर जण
होय
हम्म ह आणि काय ना निवान ते कोयना तरर नाटले ना मग ते आ आवती बती जेवढी गाव आहेत नाही ती सगळी दुष्काळ म्हणून जाहीर केले
केलं र ह त्यांना पण का आर्थिक मदत असणार आहे
मत हा आच्या वेळेसला होता त्या वेळेस
कोरडा पडला म्हणजे जे नदीपास जी गावं असतात त्यांना कधी ओला दुष्काळ असते कधी सुका खर त्यांना कुठल्या तरी हला सामोर जावंच लागतं
जाऊस लागते हा
जास्त पाऊस झाला तर पुर येणार आणि असा उन्हाळा पडला कि मग पाणी आणार मग पिकांना पाणी नाही प्यायला पाणी नाही
अससुच के
पुूर आला म्हणजे सगळं गाव पु पुरात असं
पुररा हा बाकीे आणि पुरात पण भरपूर आता भोलले अंधार उठला मलमृवलब़द
कायती
भरपूर आमदारून आले मागन
हा हा
पेवडण्यासाठी वैरण काढली जना आात घेतली धार फडली पाऊस उतर आलाय
हा हम
पावसतरा पुोढं फुं गऊ लोक
येत्यात रे हा हा किती देते दूध मैस
गय आहे म्हैच नाही
गई जरशी का देशी आहे किती एक आहे का दोन काचाळी प चाळी पज हम्म हम ते भरपूर दूध देते ना
हा आमची गाबा आहे आता
हम् हम्
नंतना किती वीस लिटर देत्या यायल्यावर आता तेी सात आठ लिटर दे
हा मग एकटेच काढतय
हम्म
ह हा
दहा मिनिटात होत्या
हा हा
ार दठावायचे
हम् हा बरत हा हा हयलललललहषबब
तरी बिस्किट खातस का आहे ग आणि लायट गेली बघा.
गेली आता पावसाचा टाइम तेन व्हायला की लेट जाते आमच्यात पण आता स्वयंपाकाला घालायचंय लाईट एव गेली की मग काय खरं ना आहे
घ नाही हा आणि रात्री पण आता आमच्या गावात पण लोड शेडिंग म लाईट चालल्या आता
लोड शेटिंग
हा ह सकाळी दोन सकाळी दोन तास हा
सकाळी आमच्यात सहाला जात्या दहाला येत्या आणि संध्याकाळ अस काय आता आठ वाजता जात त्या
हम्म
ढग आहे त ढग
हे तर
हम्म
एट फ्लईट आहे
म्हणजे
म्हणजे गावातली माया्यातली अ शिका आहे का
नाही आम्हाला मळ्यातली लाईट आहे गावातल्या ना गावातली लाईट आहे आमचं जरा रान भागात येते ना हे घर
हम्म हम्म
त्यामु आम्हाला गाव सोडून जरा एक दोनशे मीटर अंतरावरती नसेल घर आमचे त्यामुळं मग ते गावात असलं की गावातली लाईट आली असते
हम्म काय करायलाय तुम्ही
काय नाही बसलय बघा मुलग्यासोबत खेळायला
बाहेर
हा माकडे आल्यात तांब एक राखत नाहीत आंब नाही झाली खरच ज्या झाडाला आम आंब लागत होती जास्त त्या झाडाला आंबच नाही त्यावेळी राखलीच नाही मोहर पाक खाल्ला त्याने
माकड नाही या हम्म हम्म
आणि नंतर ते नारळ नारळाच्या झाडांना जरा जरा ते नारळ फुटत येत छोटी होते्या म्हणजे लिंब व एवढी झाली की ती काढून त्याच कळ्या कळ्या खाऊन सोडत असं करत कोवळी नारळ खात